हॅलो हा!
बोला ना.
काय करताय वहिनी.
काही नाही हो बशाल होते.
हा का राम काय करतो?
रामचं चालु खेळणं.
झोपला नाही का?
मैना. तुमचं काय चालू आहे?
काही नाही मी पण बसलेले होते.
हो का!
हा.
झालं का जेवण.
जेवणं झाले तुमचे झाले का?
हा आमचे पण झाले.
पाच फराळाचं काय लव करायचं काय ल करायचं काय ल उपास होतो.
आज आ -आईला पौर्णिमा होती ना त्याच्यामुळं.
हा का.
हा.
तेच म्हणलं आज त काही उपवास नाही, कस काय तुम्हाला फराळचय.
पौर्णिमा राहत्या आमच्या. हा, त्याला धरायचे ते धरतो.
धरतो पण
हम्म.
जो पण नाही कयरा.
रामला झोपच येईना सकाळचा उठले तो
हा का?
जॉब करायचा अरे तो.
हम्म!
झोका लागतो बसले बसले निसता. झोईमध्ये हम्म.
खरी नाही काय चालणार पाऊस चालेल सकाळपासून.
हम्म, का इकडे पण चालीये.
हा.
मोबाईल ला रेंज पण नाही, पाऊस चालू आहेे इथं.
हा रेंज न राह फाय जी वाल्यांना राहते जरा थोडीफार.
हम्म.
हो जिथ कार्डच चालत नाही डायरेक्ट.
हम्म.
अंहा ‌. आणि कपडे वाळानन काय नी नस .
हा ऊन पडलं दाखवूनाच पोऊस आला की परत घरात. हम्म. घरी मंग तेवढं काम नसते .
हाव आजू गं मम्मी घरी म्हणून काही नाही वाटे ना.
हम्म मग काम
हा.
झोपता धिंगाणा घालतोय आता.
हाव का.
मंग
बुधवार आज बाजारा नाही गेलं कोण.
नाही आमच्याकडे नाही भरत आज बाजार.
हाव का.
हम्म.
हा.
तुमच्याकडं राहतो .
हा बुधवारचा राहतो ना तुम्ही कोणता रविवारचा करते काय
हा.
हाव का.
हम्म हम्म. .
काय म्हणतो राम?
रामच काय माहिती निसत झोका दे म्हणतो आता काय म्हणतो झोपा चा नाही हम्म. भाप बाबा आला धरुनी तुला पटकन झोप.
लहान पोरायचं असंच राहतं.
हम्म ऐकच असणार.
बे हा आ
काय चाललय मग?
खायच काय घरी घरी सगळे असल्यावर काही चाल राहत काही काम ब राहत नाही इतकं पावसाच.
हम्म ठा
आत्ताच चहा तेन करून दिली सगळ्यांना.
काल फिरायला गेलत्या ते वाटतया तुम्ही.
हा गेलतो ना महिसमाळला.
हाव का काय होतं काल महिसामाळ्या?
काही नाही असंच ठरलं सगळ्यांचं तर गेलो.
हम् काय
दीदीला आणि त्यांना करायचे वाटतं.
हां.
हा भैया घेऊन जाणार होता मंग गेलो.
हम्म
हा
अय पडशील ना
काही नाही दुकानात जायचं होत भूक लागलीये किती वेळची
हा का हम्म हा आणखीन काय चालू आहे मग?
आमचं काय हेच कामं लागले आता माघ
खाली उतरायचंय का? काय करायचंय खाली उतरून? भूक लागलीय का? हम का रामला भूक लागली ओ
काय करत्या मग रामला खायला?
काय खायचं रामला? काय खायचं? हम्म दूध पोळी खायची का? नाय मग भाजी पोळी खायची का? मग काय खायचं? पण दुधपोळी खायला पण नाही म्हणतो भाजीपोळी खायला पण नाही म्हणतो दुकानात जातो
काय खातो मग राम?
दुकानात जायचं म्हणतो शहाणा मम
हा हा